हॅलो हॅलो
हा.
येतो का आवाज?
किती झालेत टोटल?
आपले किती झाले आता?
आता! एक चार चार झा हा चार पाच झाले असतील.
हा चौथा एक वाचो आहे?
चौथा असल!
हा हा मगाशी काहीच ऐकू येत नव्हतं ना?
हा ते मोबाईलला माझा प्रॉब्लेम आहे. स्पीकरच ऐकूच येत नाही.
हा हा हा ह.
मग आता तो नाही धरता येणार ना बोललो नाही काहीतर?
नाही.
हा मग तसे तीन झाले की चार चार काय माहिती
हा तर तसे होतील. कारण सगळ्यांचे तसेच करतात ना ते कारण अजून कोणाच कंप्लीट झालेलं नाही टास्क
हम.
आधीची बरे होती हे कॉल करण्यापेक्षा.
हा. ते सोपं होत ना.